हॅलो
हा बोला
हा आवाज येत नव्हता ग. लवकर उचललाच जाईना ते
म नेटवर्क कायतर प्रॉब्लेम असल
हा ते कंटिन्यू पण हे वापरलं कनी त्याच्यानी तसं होतय. तुझ बहुतेक कंटिन्यू झालंय.
हो हो.
त्याच्यानी ते आता, आता एवढं झाले की, थांब थोडं अर्धा तास हँग होईल बघ. हूं हम्म आणि काय म्हणतेस?
काय नाय बघा निवांत
मला सांग ते हेचं कसं करतात ग? पुर आपल लांबऱ्या कसं करत्यात
आपण पुर पुरणपोळी बनवतोय ना पुरणपोळी
म्हणजे आता समजा मला चार पाच जणांचं करायचं असलं तर
अर्धा किलो घ्यायचं ते हे हरभरा डाळ
हां
आणि जेवढं आपण डाळ घेतो. तेवढंच गुळ घ्यायचं. म्हणजे तेवढंच सेम
म्हणजे अर्धा किलोला अर्धा किलो
हा, गुळ पण
हूं
आणि पहिला ते चांगलं धुवून स्वच्छ, शिजवायचं त्याला एक दहा ते पंधरा मिनिट. मग शिजवून, हा डाळ
बर
मग ते शिजवून झालं की, त्यात थोडं पाणी राहतय ते मग ते पाणी अस ते ना ते साईड ला घ्यायचं ते पाणी
हां
ते प पाणी साईड गेलं घेत. घेतलेलं असतना ते पाणी तेच पाणी आपल्या ते आंबऱ्याला वापरायचं म्हणजे आंब्र्याला बघा आता हे लागतय. आपलं वाळलेलं असय की खोबरं,
हूं
हा ते आणि फक्त काळं तिखट वापरायचं त्याला आणि लसणाचं हे एवढं
ते मिक्सरला फीरवायचं का?
नाही मीसं हे करायचं आपलं, खोबरं असतं ना किसून घ्याय च बारीक किसून घेऊन मग तेला थोडं पहिला काय करायचं त्याला भाजून घ्यायचं.
हा
भाजून घेऊन मग बाजूला काढायचं. मग नंतर ना, तेलाचं वगैरे सगळं, हे लसून घालून वगैरे फोडणी द्यायचं. केला. हा, फोडणी दिलं की मग नंतर परत एकदा ते हे घालायचं. खोबरं आपण किसून घेतलेलं ते भाजून घेतलेलं. मग नंतर ना, आपण ते हेच्या डाळीचं पाणी काढलेलं नसतं का बाजूला?
हो.
ते पाणी त्याला वापरायचं. ते पाणी अजून आपल्याला जसं पाहिजे तसं वरच परत पाणी घ्यायचं.
हम्म-हम्म, मग ते गोड होण्यासाठी गूळ हो आणि आ मग ते आंबट होण्यासाठी
चिंच-चिंच न थोडं भिजू घालं. पहिलाच मग त्याच पाणी आणि गोळ होण्यासाठी गुळाच गुळ टाकायचं थोडं, हा.
हा-हा, हा-हा, बरं. हा-हा, हा. बरं, आणि मग उकळायचा अर्धा तास का पंधरा वीस मिनिटं?
होय, एक दहा ते पंधरा मिनिट चांगलं बारीक ठेवून, म्हणजे असं गॅसवर ठेवायचं, उकळून घ्यायचं. चला, झालं मग आपल्याला जसं पाहिजे तसं तिकट-कमी तिकट, गोड वगैरे ह्या आपण बघून करून घ्यायचं.
हा-हा, हा-हा, बरं आहे की.
हो.
इतका वेळ लागत नाही गे मला. वाटलं लय लागते वेळ त्याला, आम्ही आम्ही तसं करत नाही. आम्ही काय करतो, डाळ चांगली- गिरे होईपर्यंत शिजवायचं तुरडाळ, म्हणजे जवळजवळ अर्धा-पाऊण तास
हा.
अं, मग ते चाळणीत टाकायच त्या चाळणीतलं टाकलं की त्याच पाणी सगळं खाली पडतं, मग अर्ध वाट तेवढी डाळ घ्यायची, पूर्ण त्याच्यात वाटायचं ते आणि मग त्याच्या हं, अद्रक, लसुण, खोबऱ्याचं मिक्सरला काढायचा आणि ब ती वाट वाटलेलं असतंय म त्यात ते खोबरं, जिरे, मोहरी टाकून खोबऱ्याचे टाकायचं. आणि मग त्यात काळा मसाला वापरायचा दोन-तीन चमचे, आणि चिंच वगैरे काय टाकतं. काहीच नाही तर एक कटाचं पाणी आणि तेल, आपण जे वाटलेलं असतं ते टाकायचं.
हा, होय का? नाही, तुमचं थोडं वेगळं आहे करायची पद्धत.
तिखट-तिखट लागतंय, आंबट गोड नाही लागत, फक्त तिखट लागतंय.
हा-हा, ते कांदा पण घालत की? असं हे करून घालता का तुम्ही?
भाज्या नाही, नाही-नाही, घालत. नाही घालत ते. खूप कोण-कोण घालतंय ते तसं
हो, घालते ते.
हा-हा.
आणि खोबरं वगैरे तुम्ही अ डायरेक्ट मिक्सरला फिरतो का? म्हणजे भाज
हां नाही नाही नाही नाही तसलं काही नाही. डायरेक्ट तुकडे करून मिक्सरला अद्रक, लसूण, खोबरं, आणि हिरवी कोथिंबीर.
हां हां.
असं टाकून मिक्सरला काढायचं बारीक.
हो.
आणि मग ते त्यात फोडणी टाकायचं थोडं चिंचेच एखाद दुसरं, पण असं गुळबिळ काय टाकायचं नाही.
हां हां.
हां.
गोड, आंबट काय बनवत नाही का म्हणजे तुम्ही फक्त तिखटच?
तिखटं हां गोड आंबट नाही, ते कसं प्रत्येक- ठिकाणची पध्दत वेगवेगळी असते ना! हां प्रत्येक गावची ठिकाण पद्धत वेगवेगळे. ते कर्नाटक साईडला तसं गोड आंबट करतात, बाकीच्या ठिकाणी मग असं तिखट करतात.
हां हां.
असं हम्म, बाकी अजून!
काय नाही बाबा निवांत.
हां हां आईस्क्रीम कधी ट्राय केलती का नाही?
काय म्हंटलात?
आईसक्रीम!
नाही नाही कधी नाही ट्राय केलं ते.
हां मी परवा रस रसमलाई केले होते. ते कसं करायचं? तीन माणसाचं जर असेल की नाही, एक लिटर दूध घ्यायचं एक ते दीड. आणि दूध मध्ये काय करायचं दोन वेगवेगळ्या पातील्यात तापवायंच. म्हणजे एक अर्धा लिटर आणि बाक कीच एक लिटर वेगळ्यात
हां.
लिटर पाऊण लिटर पाऊण पाऊण लिटर करायचं. दोन्ही दूध ताप पायला ठेवायचे. एक चांगल आटवायच एका पातील्यातल आणि दुसऱ्या पातील्याच दूध तापलं की लिंबू पिळायचं.
हां.
आणि मग लिंबू पिळले की ते दूध फुटतंय आणि ते फुट आपल्याला दुधातन फक्त जे मलई मलईसारखं असतंय की नाही ते गाळणीने गाळून घ्यायचं. आणि स्वच्छ कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवायचा घट्ट. अर्धा पाऊण तास. जेव्हा ते इकडं दुध ताप उकळायला ठेवायचं, साखर, काजू, बदाम, पिस्ता असं बारीक
अ तुकडे एकदम बारीक तुकडे करायचे. बासुंदीत टाकत तसें नाही त्याच्यापेक्षा पण बारीक.
हां.
आणि वेलदोडे, साखर असं सगळं टाकून आटवायला ठेवायचं चांगलं. आणि मग ते जे बांधलेलं असतं की नाही ते काढून हाताने असं खसखस मळायचं. तळ हातावर तेल तेल लागायला पाहिजे ते अस मळायचा की त्याचा एक गोळा बनला पाहिजे चांगला.
हां.
मग तसं मळलं का नाही काय करायचं कढईत पाणी टाकायचं अर्धी कढई त्यात साखर आणि साखर टाकून उकळायचा मग ते जे गोळात केलेल असते की नाही ते काढायच आपण जे गोळे करून ठेवतो फ्रीज मधल बर्फ घ्यायच आणि बर्फाच्या पाण्यात त्याला टाकायच
हां
नाही नाही नाही ते गोळे केले असतात ते शिजाला टाकायच ते साखरेच्या पाण्यात एक टाकुन बघायच जर फुटल नाही तर सगळे टाकायच अं चमीत कमी बारीक गॅसवर की नाही दहा पंधरा मिनिट चांगल शिजु द्यायचे ते गोळे आता शिजल्या जिजल्या पटकन इकड ह्याच पाणी करायच बर्फाच त्या बर्फाच्या पाण्यात टाकुन द्यायचे ते गोळे एक पाच -दहा मिनिट झाले कि म ते गोळ्याला अस दाबायच हलक्या हाताने अस किंचित दाबुन जे आटवलेल दुध असते कि नाही घट्ट त्या दुधात टाकायच आणि काय नाही एक उकळी येईपर्यंत पर्यंत आणि जर तु करून एक अं दोन -तीन तास ठेवले की नाही फ्रीज मध्ये भारी लाग तर त्यात आणि हे आपल काय म्हणतात केशर केशर टाकुन हलवायचा मग त्याच्यानी चांगले चव लागते त्याच्या सेम बाहेरची लागते तशीच
ह आता बघा ते उन्हामुळे वगैरे दुध फुटलेल असत म्हणजे त्या दुधान पण डायरेक्ट आपण अस केल तर
होते होते की हां बांधुन ठेवलेस ना तु चांगल्या कापडात कॉटनच्या अर्ध्या तास अस पाणी पुर्ण निथळून घट्ट बांधुन ठेवायच
हां तेच म्हटल काय म्हणजे आपण लिंबु कस तुम्ही म्हणजे पिळुन त्यात म्हणजे ते दुध फुटल ना म्ह
हां अस पण होतय पण हे चे चव लागते ना तस ते लागत नाही ना नासलेल्या दुधाचा चव वेगळ्या लागते शक्यतो लिंबु पिळुनच करायच
याची टेस्ट वेगळी होते का
ते टेस्ट वेगळा लागते का जाणवत आहे हे फुटलेल दुध आहे आणि हे जर चांगल्या दुधात तु लिंबु पिळलीस का नाही त्याच्या चव वेगळा लागत
हा हां हां
नैसर्गिक नासल्याचा वास आंबट येतय ना मग ते कस कधी कधी ते फुट फुटायचे पण चान्स असते ग ते दुध उकळालाचे टाकलेस की नाही ते सगळंच नासण्याच चान्स असतात त्यापेक्षा मग डायरेक्ट दुधात टाकले की होऊन जाते मग
हां हां हां
किती अर्धा तासात अर्धा पाऊन तासात होऊन जात हे
चांगली आहे बघाव रेसिपी एकदा बनवुन मग
खर चांगलय चांगलय खरच चांगल आहे एक लिटर दुधात केलीस भरपूर होते
हां हां
दोन माणसाला म्हणजे दोन तीन माणसाला सगळ मिळून एक लिटरमध्ये किती होते माहीती ते चार वाट्या होते बघ
बस होईल तेवढं काय हम्म
तस काय होत नाही
हां हां
आणि
काय नाही बघा निवांत.
असलं काय तर करायचं, उन्हाळ्याचं आपलं तेवढंच.
हो, घर बसल्या ठिकाणी तेवढंच आपल्याला पण
मग, नवीन पदार्थ काय तर खायला मिळतंय.
हम्म. काय तर बनवायचं बघून, खायचं परत.
मग काय तर, विकतचं काय आणून खाण्यात पण हे नाही, आपलं पण हे होतं.
हम्म.
त्यापेक्षा असं काय केले की लेकरं पण खातेत, अन घरातलं द्यायला पण भीती वाटत नाही गं त्यांना.
हो, बं बटाट्याचे वेपर्स वगैरे बनवलेत का नाही मग तुम्ही?
नाही गं, यावर्षी काय नाही बनवले.
हा.
झालंच नाही या वर्षी करायचं, आता बघूया. अजून आत्ताच उन्हाळा चालू झालाय ना. नंतर, नंतर ना बनवायचं. हम्म्, बाकी अजून?
काय नाही बघा, निवांत. नाय पण काय गावाकडचंच आणणार आहे सगळं, इथं काय बनवत नाही मी.
हो, जास्त दिवस पण टिकत नाही गं, थोडंच आण. नाहीतर, किडे लागतात मग त्याला.
हम, तेवढंच थोडं तांदळ्यात गेल्यावर
परत आणि आहेतच, तेव्हा मग घेऊन यायचं.
हम्म.
जास्त आणलं की किडे एक लागतात, मग आपल्या इथल्या हवेला नाही सहन होत.
होत नाही, होत नाही.
हम्म. चालतंय, ठेवू मग?
हो.. हो, चालतंय.
ते सबमिट करा, रेटिंग देऊन.
हो.. हो, हा.